हॅलो आवाज येतोय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हा ताई आज येतोय का.
हा काय करताय काय करताय.
हेरोलोय.
ह
बसले नाय.
येऊन गेले शेतात हो.
नाही ना आजून शेतात.
शेतात नाहीऊन गेल काय. लावला गेला कापूस. हम हम.
हम्
हो हो,
मम्मी मम्मी -पप्पा आले शेतातुन?
आले, परत दुसऱ्या शेतात गेले लावायला.
अजून लावताय का कापस?
हो
आमचं पण थोडंच बाकी आहे हा, बाकी
बाकीये का?
पाणीचं वातावरण कस आहे तिकडं?
असं काही नाही, थोडं थोडं वाटतंय, पण येणार का नाहीणार काय माहिती आताच माहिती हम्म
काय?
काय माहिती येणार का नाही येणार पाऊस तर.
पाणी पण चाललंच तिकडं तिकडच वातावरण तर तसंच आहे पण नाही येत ना. पाऊस
हो यायला पाहिजे, रास कापूस लावता येते येऊन जायला पाहिजे.
आपण सांगितल्यावर आलं ते होत बरंच चांगलं
हो ना बरंच चांगलं, पण काय
हम, मेडवालां सोबत बोललं. चालू होत, तर आवाजच नाही येत रंजना मॅडम सांगत होती मला रागवत होती. नेहमी दुसऱ्या सोबत बोलते तु चांगला आवाज येतो, तुझ्यासोबत बोलते तसा आवाजच नाही यत
हौ, नाही ना चांगला आवाज येतोय ना.
नाही ना रंजना मॅडम सांगत होत्या, किती दोनदा लावलं रंजना मॅडम म्ह मला
असं
हा पण आवाजच नाही नीट येतोय. मॅडम, कोगी ताईंना लावला होता?
हा त्यांनी मला लावला होता आताच, म्हणजे तुमचा कॉल झाला आणि त्यांचा कॉल आला होता पण कोणा कोणा जायचं ना, डायरेक्ट कट होऊन गेला त्याचे त्याच्या कट पण होऊन जातात.
हा तस सिमा ताईला लावलं होत, तर तसच कट होऊन गेलं हा. मग अजून एकदा आता थोडं दोन तीन तासानंतर लावलं, तर लागलं आताच बोलनं झालं.
चार मिनिट बोललं आणि लगेच कट होऊन गेलं.
असं चार मिनटाच नाही भेटत ना, पैसे नाही पडत.
नाहीम नाही ना.
हम्म एक मिनिट पण पागी राहिला, तरी पण नाही भेटत ना.
हो
अजून काय चालू आहे?
काही नाही
ते यादी तयार झाली का अ?
किचन गार
वांग हा वांगीची आणि भेंडीची.
एवढी जागा नाही सोडत ना, दोन तीनच जण सांगता ये दुसरे तर काही
माझे पण तर आता हो नाही, हो नाही, जे सांगितले होते ते पण आता जागा नाहीये असं तस. सांगत होते, हाना. आम्ही हेज लावून देणार तेव्हा आम्ही मग की कुठं लावू म्हणे खाण्यासाठी जागा नाहीये. असं सांगायचे. हम!
देतात त एकदम जास्त देऊन देतात नाहीत डायरेक्ट कमी देतात ते पण.
अ हा ना! कमी कमी द्यायला पाहिजेल ना कमी कमी.
हो!
ते उत्पन्नासाठी देतात पण आपलं कसं ए जागा थोडं ए ना म्हणून लावत नाही माणसं. हे काम हं हे काम कोण करणार ए करायला कोण जाणार ए असं सांगतात ते. त्यांना म्हणजे असं वाटत कि अ बिझनेस करायला त्यांना चांगलं नाही वाटत.
हो विकायला कोण जाणार परत काय काय
किती येणार काय?
हो ना! हो! काय माहिती आता. हो ना तेच ना. म्हणजे चिऊच्या मध्ये मध्येच काय काय चालू असतं.
चिव काय चिऊज ए ना चिव चिव तसेच ए. माझी पण आलीच नाही अ शाहादाहून आता म्हणायला आहे.
शा द्यायला का बर!
अ आत्याकडे गेली होती नाय ना आत्याकडे गेली होती. तिथं चार पाच दिवस राहिलं आता पंन्हाळयाला आलीए तिथं पण किती सहा दिवस झाले.
हो अ शाळेत तिथनं जाते का?
शाळेत न इ ना आता एक तारखेला अक्कलकुएला पोहचवायचं ए ना नंबर लागला नाही. नाही अ नवोदय मध्ये. हा स्कॉलरशिप पण पास झाली आणि सैनिक मध्ये पण आणि नौदयला पण.
चांगलं झालं अक्कलकुएला पाठवणार आता? सगळं मोफत असतं न तिथं? चांगलंय नंबर त लागला.
नंबर त लागला बाई.
हो ना हुशार होती तस आता.
ह हुशारत हुशारच ए.
हो!
म काही घरचं काम नाही करत. हा ना सगळं पाठ दुखून येतयना तिथं बसून बसून अजून इथं येऊन करायला ला ते काम अस सांगते दिवसभर ब तसं ना सकाळी साडेसात ला जातात.
म
मग घरी साडेसहालाच पोहोचतात मग
दिवसभर परत बसायला. बसून बसून आपल्याला कंटाळा येतो. त्यांना
उंच पण जास्त है ना. तिचं तर पाठ दुखून येतो म्हणे, आणि जेवण नाही करत अजून कमी करते जेवण. अशक्तपणा
हो.
आपल्यालाच इथ बसून बसून कंटाळा येईल.
मा आपण इकडं तिकडं फिरून घेतो तरी पण तिथ बिचाऱ्या कुठं फिरणार? आमची ही पण अ आता शाळेत जाते ना. तर येऊन डायरेक्ट झ जेवण करून घेते बसून डायरेक्ट झोपूनच घेते ती. संध्याकाळी पण नऊ वाजता झोपून जाते. नाहीतर अकरा-बारा वाजून जातात. तिला पण झोपायला दररोज. जेव्हापासून शाळेत जाते ना. तेव्हापासून लवकर झोपते आणि लवकर उठून जाते.
भावेश पण तसाच येणार जातो दररोज
थकून जाते ह ती, मग गाडीमध्ये बसून. चेपून चेपून बसून जातात ना लहान लहान पोरं.
मग,
अजून वयानुसार त्यांना मग कंटाळा येतो ना शाळेत पण.
हम्म, आपण गेलोच नाही तर,
मा तेच सांगते ना. मला शाळेत पाठवून देते अन भांडते ती माझ्यासोबत.
भांडते का.
हा मग. लहानला नाही पाठवत म्हणे, मला पाठवते सांगते ती. तिला पाठवत जाणा. मला पाठवते असं सांगते. हो ना.
ति लहान आहे अजून असं सांगितल्यावर. तरी पण तिला पाठवायचं मला नाही पाठवायचं. मला लाड नाही करत. म्हणून, मला पाठवते तिला लाड करते. म्हणून सोबत ठेवतेस आणि त्यातील
तुला पण लाड करते. पण ती लहान आहे म्हणून ना.
तिला तेवढं काय समज. ती आधी एक ठेवती ना मग तिला लाड करायचे ना.
हा एकटी होती ना.
हो, मग आता हीला पण धरून घेतलं ना. तिला, म्हणजे हे होत. रडते मग ती. हा तिचे पप्पा काल आले हो त. तिच्या सोबतच हिला धरून नाही द्यायची. माझे पप्पा आहे म्हणून माझे धरणार म्हणे हा.
सांगायची. माझे पप्पा ए ह. नको गं.
ती पण तशीच करते लहानपणी. हिला पावडर लावते आंघोळ घालून. मला नाही लावत. मला असंच राहू देते. हिला तर मी मातीमध्ये बसून राहणार म्हणून,
म. असं सांगते ती पण. मला कोणी लाळ करत नाही म्हणून डायरेक्ट बाहेर येऊन बसते. आज पण तिला पोलिओ पाजवायला गेले ना,
हम्म.
ती काय रडायची हिला. आणि न रडली ती काय रडायची. आणि मला औषध पाजाला घेऊन जाते. नुसती भांडायची. परत डायरेक्ट बाहेर येऊन लोळायची.
लाहानीला नाही घेऊन गेले का तुम्ही?
गेले होते ना घेऊन.
हम्म.
तिने पिऊन घेतले. ती रडायची. तिथच थंकून दिलं तिने.
हह
येऊन पण बाहेर येऊन डायरेक्ट लोळायची. मला म्हणजे पटून पटून घेऊन गेली म्हणे न औषध पाजून दिलंन. सांगायची कडू लागतेन. तू तू पिऊन बघायचं होत म्हणेन. अस सांगायची.
अस का?
हम्म. तू नाही पी, तूने नाही पिलस. हा तुने नाही पिऊन बघितलं. मलाच पाधून दिलं म्हणे. किती कडू तुला माहितीय का? सांगायची.
ते मुलंच तशेये आताचे. नुसते मोबाईल बघतात. बस. बोलायला कोणी शिकवलं त्यांनाच माहिती.
काय माहिती. शाळेत गेली का नाही बघत. त्या दिवशी नाही बघत. आणि ना येऊन बघ तेथे. हो हो. म्हणून.
माझं पण जातो. आणि काय शिकवलं रे, तुमच्या शाळेत. असं विचारतात. त मलाच बोर करतात म्हणे. माझं त काहीच नाही सांगत. नुसता मलाच टेन्शन देतात. असं सांगत तो.
हो ना.
हा हा. मला कशाला विचारतय. दीदी शाळेत गेलीय. दिदीला पण विचारा ना. तसं सांग
म हम्म.
हा.
ब ते सांगतात. हो.
आता कधी जाणारे. नव नगरला?
आता बघू ना. आता दोन तीन दिवसात येऊ सांगतायचे. पोप पण काय माहिती. आता पाणी भेट भेटणार म्हणे. पाऊस पडून हा.
पाणी नाही राहत का तीथं?
या वर्षी पाणीच भेटत नाही म्हणे. म्हणून.
कसं काय?
बोरा आटून गेला. नळला पाणी नाही ना आता.
पाणी नायं बोर ला कमी झालं विहीर खोदकाम करत होते म्हणे आत ताळा हो या वर्षी खूप हाल ये पाण्याची
कुठं कुठं जावा लागतं शेतामध्ये नसन सांभाळणार पण नाई ना म परत
हा ना आणि तुमची सासू
कारखान्यात राहतात ना त्या
कुठ?
कारखान्यामध्ये
अस
हो.
त्या दिवशी मंधनामध्ये भेटले होते तेच असेल मग
हो. लंगडीला जात होते ना हो. लंगडीला होती का म हो हो तीन वाज्याचे बसून बसून गे राहिलेली ते मंग तिथंच तिथं बसून राहिले. काय नायं. काय नाहीत ते ही खाट्यावर खुर्ची ठेवून वरती चढते पळून जाणार हा आगा हुगं येडी ये चिऊ
ऐकत नायं ना
मंग ऐकत नायं तुमीत मध्ये
दिदी
मध्ये मध्ये सनफाय करत बसते लहाणी पण लहानीला पण मारायला येते. ती मंग
परित बसू सुद्धा नायं देत तर सुद्धा नायं देत.
म क ब यांका होऊन गेलीय.